हॅलो.
हा बोला.
काय चालय?
काय नाही बसलोय, बोला की.
आज पर्यटन स्थळाविषयी मी जरा माहिती सांगणार होती.
बर- बर -बर प ते तुम्ही कुठे कोल्हापूर भागात तिकडे गेलता ना फिरायला काही.
हो -हो- हो कोल्हापूरला कोल्हापूर अ कोल्हापूर कोल्हापूरचच सांगते मी आणि कोल्हापुरात महालक्ष्मीच मंदिर आहे.
बर-बर ते नव्हे आता मला एक सांगा. कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे ना. हो का.
हो हो हो.
मग त्याला दक्षिण काशीअसे म्हणून मी ओळखत ल्या जात ना, बर बर काय? काय आहे? तिथ कोल्हापूरमध्ये.
अ कोल्हापूरमध्ये आपल्याला तस आपण जायच म्हटल तर स्टँडवर स्टँड पासून रिक्षा करून आपण जाऊ शकतो तिथ महालक्ष्मीच मंदिर आहे.
बर.
आणि दगडी बांधकाम केलेल आहे महालक्ष्मीच्या मंदिराच. खूप छान आहे ह घडीव दगडाच मंदिर आहे आणि... अ हे ला आपल अ ज्यावेळी देव आपले बसतात म्हणजे नवरात्रात खूप मोठा उत्सव असतो तिथ.
बर.
आणि देवीला आपल्या मा ह्याचा अ अ ह्याच व्यंकटेश्वराच ते बालाजीकडून देवीला.. वस्त्र येतात म्हणजे देवीला साडी चोळी. हे तिकडून महा ह्याच्यातून अ बा तिरुपती बालाजीकडून अ महालक्ष्मीला हे येतात व
बरबर बरबर. आता ते बघा झा शहराच्या मध्यवर्ती भागात अंबाबाई च मंदिर आहे ना.
हो हो हो आणि खूप बघण्यासारखा
साडेतीन शक्ततीपीठापैकी एक महत्वाचा आहे, अस म्हणतात.
हा महत्त्वाच आ हे.
आणि ती हेमडपंथी- हेमडपंथी ती स्थापत्य कलेचा एक नमुना आहे म्हणजे अगदी ती जोरत दिसते त मंदिर अस
हो हो हो आणि सर्वे भाविक जवळपास खूप लांब लांबून कर्नाटकातून अशे भाविक येतात ते. दर्शनाला आणि तिथूनच आपल्याला जोतिबा आपण जवळ हे.
ते किती किलोमीटर आहे.
तिथून मला तरी एक हा एकशम हो- हो -हो. चौदा पंधरा किलोमीटर असेल जवळच आहे तिथून तिथून.
कोल्हापूरमध्येध्ये, तिथ गाड्या बिड्या भरपूर असतील सगळे.
भरपूर असतात कारण काही काही काही लोक ज्यांना हे आहेत कुलस्वामी जोतिबा. त्या ज्योतिबाच दर्शन करून आंबाबाईच दर्शन घ्यायला येतात. आणि तिथून
सांगा मला कोल्हापूरमध्ये ज्योतिबाच आ मंदिर परत आणि कुठल भवानी मनडपं बी काय तरी आहे ना,
हा भवानी मंडप आहे परत तिथून आपल्याला रंकाळ आहे. जर समजा आपल्याला फिरा फिरायच म्हटल तर रंकाळावर खूप छान म्हणजे अस तलाव आहे. बोटिंगच पण तिथ आहे. हॉटेल आहेत तिथे. खाण्या -खाण्यासाठी
शालिनी पॅलेस वर
हो तिथ शालिनी पॅलेस पण आहे. खूप छान तिथ म शिवाजी अ शाहू महाराजांचे हे आहेत तिथ शस्त्र आहेत तिथ.
बर बर म्हणजे, छत्रपती शाहू महाराजा पॅलेस म्युझियम म्हणजे तिथ काहीतरी माझ्यामते अठराशे अ अ पं चौऱ्याऐंशी साली तो वाडा बांधलाय ना. आणि शाहुमहाराज तिथे राहिला असत्यात वास्तव्याला.
हे राहिले होते. हा वास्तव्यास होते. आणि ते कस आहे की तिथ गेल की पौराणिक सगळ हे तर, हे सगळे आपल्याला बघायला मिळतात. तरी मी हे असेल मी
आता कोल्हापुरात खायला तांबडा पांढरा रस्सा मिसळ असा काहीतरी आहे ना.
हो -हो हो फेम तिथल ते प्रसिद्ध आहे त तांबडा पांढरा रस्सा.
आणि बिळ बी मिळते्या गो इतर राजा राजाभाऊची काहीत
वेळ आहे. पर तुम्ही रमकायला गेला तर तिथ पण एक अ स्पेशल भेळ मिळते तिथ पण खायला.
बर बर बर आणि खरेदीसाठी काहीतरी कोल्हापूर चप्पल वगैरे. कोल्हापुरी साज, दागिनं, परंत मसालेचे पदार्थ, असहि काहीतर कोल्हापुरात हाय ना?
आहे, आहेत, आहे. आणि तुम्हाला तिथून माधवा रोड ये, की जेणेकरून आपल्याला तुम्हाला तिथ तिथं काई घ्यायचं म्हंटल त तुम्ही तिथं फिरू शकता, तुम्हाला सगळ तीथ म त्यां मा रोडला भ म्हणजे बघायला मिळणार किंवा घ्यायला मिळणार आपल्याला.
बरं बर बर बर. आणि त्याच्यात मला हे सांगा, ते कोल्हापूरमध्ये अ गूळ मार्केट जोरात ये ना, तिकडच्या भागात?
हों हों हो.
आणि दुसरी गोष्ट अशी की, त्यामध्ये अ अ तुमचं अं त्याच्या जवळ आसपास असणारे, काहीतर ज्योतिबा मंदिर ये
ते ज्योतिबा आहे, परत पन्हाळा गड पण ये तिथून, जवळच ये.
ब, कनेरी मट बी जवळ ये ना, काहीतर?
तिथून क् हां कनेरी मठ आहे, परत हम्, तिथून आपल्याला, हे करायचं म्हटलं तर ते
कनेरी मटला अस कटते काहीतर माय ते वॅक्स, म्हणजे क्या मेनाचे काहीतर ओ तळे बनवलेले त ना? सगळं हो त. तर सगळं काहीतर प ग्रामीण, सांस्कृतिक त व, म्हणजे पर्यटन स्थळ असं बी डेव्हलप ये ना काहीतर?
हो हो तिथं अ भाजी भाकरी य हे स्पेशल असं मेनु आहे, तिथं तुम्ही असं म तिथं जर गेला की, तुम्ही आवश्यक तिथली भाजी भाकरी अशी अ, थाय भाकरी आणि पिठलं, हे फेमस ये तिथलं.
दे, दैनिका, काप्रेश्वर मंदिर ते खीद्रापूरला जे आहे ते कृष्णा नदीच्या काठीचं आहे नव?
कृष्णा नदीच्या काठी आणि शिवमंदिर काहीतर, शिवमंदिर आहे काहीतर ते.
शिव मंदिर आहे, पंचगंगा नदी आहे, कोल्हापूरला अ तिथं अ, हेचं गणपतीचं मंदिर ये पंचगंगा नदी पशी.
ते स्वर्ग मंडप म्हणून काहीतर ते तिथं खिद्रापूरला काहीतरी दगडी काव जग प्रसिद्ध, ते हाय खिद्रापूरचं मंदिर.
हम्म हम्म हम्म.
असं हाय ते, परत अ आणि काय-काय ये तिकडं?
हम्, हे पण अ मी कोल्हापूरला गेले की, आंबाबाईचंच दर्शन घ्यायला जातो आम्ही तिथून, तिथून पुढ हेला जातात, टाऊन हेला, अ आपलं रंकाळ्याला जातो आम्ही तिथून, मग ते तेच रूट करत-करत आपलं म, जरा पान्हाळा ज्योतिबा आपलं, हे दर्शन-बिर्शन घेऊन येतो आम्ही तिथून.
बरं, बरं, बर, आणि मग त्याच्यातणं मला सांगा आता त्या, कोल्हापूरमधनं परत ते टुरिझमला तुमचं जर बघितलं तर तिथं तुमच्या इथं अ अ अ, हे आहे बघ काय म्हणतो, त्याला रेल्वे आणि हे आहे. परत तुमचं विमानतळ ही आहे, विमानतळ ही आहे परत अ तुमचं खेळाच जर म्हटलं तर तुमचं अ, ब, क, ब, मददो म्हणजे कुस्तीची तालमी आहेत भरपूर
हो तालीम आहे आणि तसं म्हणलं तर हॉस्पिटल हे पण मोठे, मोठे तिथे आहेत म्हणजे जेणेकरून आ तुम्हाला असं समजा हं हे करायचं जर कॅन्सर सेंटर हे असं जवळ, जवळ तिथं पास अशे मोठे, मोठे हॉस्पिटल पण आहेत
बरं, बरं आणि ते तुमचं फुटबॉलचं काहीतरी स्टेडियम सकट आहेत वाटतं तिथं मोठमोठ्या स्पर्धा घडतात काहीतर
म हे अ सिटी हे असल्यामुळे तिथं सगळ्या, सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत खरं कोल्हापूरला
आणि त्याच्याबरोबर तो
आहेत मोठे, मोठे
कॉलेजेस आहेत सगळे तिथं
हम्म
आणि आता ते हे जे आहेत ते तुमच्या कोल्हापूरमध्ये आ विविध, विविध प्रक कारच्या स्पर्धा बी खेळल्या जातात ना तिथ
हो, हो, हो हे घेतात ते नॅशनल लेव्हलच्या आपल्या स्पर्धा घेतल्यात घेतल्या जातात तिथं
मग ते कोल्हापूर पासून परत तिकडं जग प्रसिद्ध अं ते ग गगनबावडा आहे तिथं पर्यटन स्थळ तिकडे ही पावसाळ्यामध्ये बघायला खूप छान असते ना
हो, हो, हो
आणि काय, काय तिथं जेवणाचं काय, काय असतें तिथं
जेवणाचं तिथं मि सळ आहे, मिसळ आहेच आणि तुम्ही तिथून आपण जर तुम्ही ह्याला जरी जायचं म्हटलां हम् आपलं नरसोबाची वाडी
बरोबर
तिथून आपल्याला नसोबाच्या वाडीला पण जात येतय तिथं पण आपल्याला तुम्हाला तिथं पण प्रसिद्ध ते डा वडा सांबार मिळतोय बघा खूप छान असं तिथं पण
बर, बर आणि इकडचे आता कोल्हापूरमध्ये ह श श तिथं खासबाग मैदान वगैरे सगळ्यात मोठं आहे ना तिथं कोल्हापूरमध्ये
हो, हो, हो
आणि सगळ्यात मत त्त्वाच तिथं तुमच्या आता म अ कोल्हापूरपसून साधारणतः एक वीस किलोमीटर वर पन्हाळा गड बी आहे ना
हो, हो तिथून जवळ पन्हाळगड पण जवळ आहे तिथून ज्योतिबा पण जवळ आहे
ज्योतिबाजवळ आहे म्हणजे तिथं आसपास बऱ्यापैकी ज्योतिबा पन्हाळगड परत खिद्रापूर गगनबावडा परत तुमचं आ कनेरीमठ म्हणजे अस लागून लागून असल्यामुळं लोक कांना पर्यटनाला ते जवळ पडत असल.
हो हो हो.
आणि तिथल्या व जे अ म म्हणजे अ ज टायमिंग कसं असतय तिथं म्हणजे कोल्हापूरमध्ये अ का बा पूर्णपणे हे चालत असते.
नाय पूर्णपणे असते म्हणजे तुम्ही कधीही जावा
टायमिंग कसं असत तिकड
जेवणाच तरी बघा रात्री अकरा वाजेपर्यंत तरी असतेच हॉटेल हे चालू असतय. त्यामुळ असं काय एवढं हे नाय परत तुम्हाला राहायची पण सोय आहे तिथं तुम्हाला तुम्ही गेलाच कोल्हापूरला तर हो हो हो. हॉटेल आहे.
देवस्थान देवस्थानचे आणखीन अ ते हे असेल ना धर्मशाळा असेल.
हम्म त्यामुळ तिथं आणि कस प्रसादही असतोय त्यामुळ असं पण काही नाहीये की तुमची जेव जेवणाची पण गैर सोय होईल अस
नाही आता धार्मिक मंदिरही खूप हायेत ना तिथं
हो हो हो हो हो.
अस अस
तिथं जवळपास पण छोटी छोटी अशी मंदिरे मंदिर आहेत तुम्ही कृष्ण स्वती महाराजांचं आहे परत कळंबा देेवीचं पण आहेत.
बरं बरं ते केर्ल्याला बी मंदिर हाय ना तिकड कायतर बरं बरं बरं बरं शाहूम श्याम दत्त महाजांचं हाय बरं बरं बरं
आहे त्या रूटला गेला की तुम्हाला मग चांगलंच फिरायला हे भेट ते तुम्हाला परत गांधी रोड गांधी रोड आहे तिथ तिथ
पैजापूरला बी दत्त महाराजांचं कायतर हाय ना तिकड
हो हो पैदापूरला येत दत्त चिले दत्त महाराज
शिलेदत्त महाराजांचं ये हाय बर बर चालेल चालेल बर बर बर चालेल चालेल हां
हो हो ठेवू का?
हां चालेल